हॅलो
नमस्कार कसा आहेस?
मी ठीक तू कशी आहे?
मी पण छान आहे सांग ना काय झालं?
काय नाही आज घरात सकाळपासून खूप लगबग सुरू आहे. आई स्वयंपाकघरात आहे बाबा बाजारात गेली आहे. आणि तू काहीतरी तयार करत आहे काय चाललंय काय?
अरे दादा उद्या आपल्या घरी खूप पाहुणे येणार आहेत ना मामा मामी त्यांची मुलं आणि आजी आजोबा सुद्धा येणार आहेत ना. त्यामुळे सगळं तयारीत व्य व्यस्त आहेत ना मी.
अरे हो मी तर विसलच होतो. मग उद्याच्या जेवणाची तयारी आजपासून सुरू झाली आहे का?
हो ना इतक्या लोकांसाठी जेवण बनवायचं म्हणून खूप नियोजन करावं लागतं शेवटच्या क्षणी सगळं करायला गेलं तर गोंधळ होतो ना
खरं आहे आई नेहमी म्हणते की चांगल्या जेवण म्हणजे चांगला नियोजन असते.
हो अगदी बरोबर म्हणते आई आणि आधी किती पाहून येणार आहेत त्यांना काय आवडतं किती पदार्थ बनवायचे आहेत. हे ठरवावं लागतं ना
मग आई काय काय बनवायचं ठरवलं आहे?
आता तर आई म्हणाली आहे की सुरुवातीला आपण लिंबू सरबत देणार आणि मग जेवताना पोळी भाजी मसाले भात आमटी पापड कोशिंबीर. लोणचं आणि शेवटची श्रीखंड किंवा गुलाबजामून ठेवू आपण.
वा ऐकूनच भूक लागली पाहून नक्कीच खुश होतील.
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं पण एवढं सगळं बनवणं सोपं थोडी आहे. प्रत्येक पदार्थासाठी वेग वेगळ्या वेळा आणि मेहनत तर लागतेच ना
हो सोप तर नाही आहे मी काय मदत करू का?
नक्की कर ना आईने भाज्या धुवायला सांगितला आहे त्यानंतर बटाटे सोलायचे आहेत तू करून घे
ठीक आहे ना पाहण्यासाठी काम करायला मज्जा येते.
हो कारण त्यामध्ये कुटुंबाचा आनंद दडलेला असतो ना. म्हणूनच
तुला माहित आहे का आपल्या भारतीय संस्कृतीचे पाहुणे खूप मान दिला जातो.
हो हे तर अगदी बरोबर आहे अतिथी देवभव हे म्हंटलं जातं ना. ही आपली परंपराच आहे.
याचा अर्थ पाहुणे म्हणजे देवसमान असतात ह ना
हो म्हणूनच तर पाहुने घरी आले की अ त्यांचे हसतमुखाने स्वागत केले जाते ना.
हो आणि त्यांना चांगले जेवण दिले जाते.
हो मला ना एक आठवत की. आजी नेहमी म्हणायची की पाहुण्यांनी पोटभर जेऊन आनंदाने घरी जावं.
आजीच्या हातच जीवन म्हणजे स्वर्ग असायचे अप्रतिम असत.
हो हे तर बरोबर म्हंटलं तू. आणि विशेषत तिची पुरणपोळी आठवते का तुला किती छान बनायची.
हो पुरमपोळीत तोंडा तर पाणी सुटलं. पुरमपोळीच्या सुगंध लग घरभर पसरा पसरायचं. आणि वातावरण बदलून जायचं.
हो दादा तुला स्वयंपाक करायला आवडतं का?
जास्त नाही थोडसं पण मला अजून खूप काही शिकायचं आहे.
अच्छा. मला वाटत ना की प्रत्येकाने स्वयंपाक शिकायलाच हवा मुलगा अस.
अगदी बरो अगदी बरोबर कारण तो जीवनातील महत्त्वाचा कौशल्य आहे तू शिकवशील का मला
हो हो नक्की शिकवेन मला मी तुला आता पाहुण्यांसाठी जेवण बनवताना संयम ही तर खूप आवश्यक असतो ना.
हो का का बरं.
आता बघ कारण अनेक पदार्थ एकाच वेळी बनवावे लागतात. आणि घर घाई घाई केली तर च बिघडू शकते ना म्हणूनच
हो ते पण अगदी बरोबर आहे.
आणि बघ आता आता उदाहरणार्थ मसाले भात योग्य प्रमाणात मसाले. घालून बन बनवावा लागतो तेव्हाच चांगला बनतो ना.
हो मसाले भात हो ते तर खूप चांगला बनतं. नाहीतर तो खूप तिखट किंवा बेचाव होऊ शकतात आहे ना.
हो अग अगदी बरोबर म्हंटलं तू यामुळेच सगळं बरोबर पाहून बनव बनवावं लागतं.
तसं बाजारातून सामान आणण्यासुद्धा महत्त्वाचं असतं तू आणला काय काय काय आणलं.
हो मी आणलाय ताज्या भाज्या वगैरे आणल्यात चांगले मसाले आणि स्वच्छ साहित्य घेतलाय तर त्या त्यांनी पदार्थ अधिक चविष्ट होतात ना म्हणून आणले
आणि बाबा बाजारात जातात तेव्हा प्रत्येक भाजी काळजीपूर्वक निवडतात का
हो निवडावीच लागते ना कारण चांगल्या जेवणा जेवणाची सुरुवात चांगल्या साहित्या मधूनच तर होते ना
पाहुणे येणार असतील तर घराची स्वच्छताही केली जाते चला तू केली काय
हो हे तर सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे ना आता स्वच्छ घर आणि स्वच्छ स्वयंपाकघर पाहुण्यांवर चांगला प्रभाव पडतात
उद्या पाहुणे आले की आपण त्याच स्वागत कसं करणार पण
भी तर मी त्यांना पाणी आणि सरबत देईन आता बघतो आणि काय करू शकतो तर
आणि मी त्यांचे सामान ठेवायला मदत करेन
हो हो खूप छान
पाहुण्यांसोबत गप्पा मारायच महत्त्वाचं असतं
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं त्यामुळे त्यांना आपलेपणा तर वाटतं ना
फक्त जेवन दिल म्हणून पाहून चार पूर्ण होत नाही त्यांना त्यांचे घरची आठवण नाही आली पाहिजे असं त्यांना पाहुचार दिवा लागतं.
हो अगदी बरोबर आणि प्रेमाने बोलणं आणि त्यांची काळजी घेणं ही तर आवश्यक आहे ना.
हो अगदी बरोबर तुला आठवते का मागच्या वेळी मामा आले होते. तेव्हा त्यांनी आईच्या स्वयंपाकाचं खूप कौतुक केला होता.
हो हो अगदी आठवते मला त्यांनी विशेषतः श्रीखंडाची खूप प्रशंसा केली होती.
हो त्यामुळे आईला खूप आनंद झालता आणि ग..
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं एखादे आपल्याला मेहनतीचे कौतुक केले की खूप छान वाटतं ना
हम उद्याही सगळ्यांना जेवन आवडेल याची मला खात्री आहे.
हो मलाही कारण मेहनत इतकी केलेली आहे ना आपण
पाहुण्यासाठी जेवन वाढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हव्यात
अ बघ प्रथम तर नम्रपणे विचारावं की त्यांना काय आवडतं काय खातील ते
आणि त्यांच्या ताटात जबरदस्तीने जास्त वाढू नये नाहीतर फेकण्यात जाईल आणि त्यांना बरं पण नाही वाटेल
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आणि काही लोक कमी खातात तर काही जास्त खातात त्याप्रमाणे वाढू वाढायला हवं ना.
हो प्रत्येकाच्या आवडीचा आदर करायला हवां
हो अगदी बरोबर म्हटलं तू.
आजकाल काही लोक आरोग्याचा विचार करून कमी तेल आणि कमी मसाले खातात. आणि ही संख्या खूप वाढत चालली आहे.
हो म्हणूनच तर पदार्थ संतुलित असावेत ना
अन्न वाया जाणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी
हो अगदी बरोबर आता अन्नाची नासाडी करणे किती चुकीचे आहे ना
हो चुकीचे तर आहे
बघ आता अनेक लोकांना दो दोन वेळचे अन्नही मिळत नाहीत म्हणून जेवढं आवश्यक आहे ना तेवढंच वा वाढायला हवं आपल्याला
दा दादा म्हणून मी तुला एक प्रश्न विचारू का
हो विचार ना त्यात काय
तुला पाहुण्यासाठी कोणता पदार्थ बनावायला सर्वात जास्त आवडेल
मला तर बघितलं गेलं तर श्रीखंड बनवायला आवड आवडेल
आणि मला मसाले भात
हे तर छान आहे.
उद्या आपण दोघे आईकडून नवीन पाककृतीही शिकूया
हो हो अगदी बरोबर त्यामुळे
आणि जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे चांगले स्वागत करू शकू आहे ना
हो अगदी बरोबर म्हंटलं तू मलाही असं वाटतं
मला वाटतं पाहुण्यांसाठी जेवण बनवायच म्हणजे फक्त पोट भरणं नाही
हो मग काय
ती एक प्रेमची भावना आहे
हो हे तर खूप छान बोललंस तू आता पाहुनांने आनंदाने जेवतात हसतात आणि कौतुक करतात तेव्हा सगळा थकवा निघून जातो ना आपला
हो धन्यवाद पाहुणे आनंदाने जेवतात हसतात आणि कौतुक करतात तेव्हा सगळा थकवा निघून जातो
हो म्हणणच तर आपल्याला आपल्या संस्कृती अ पाहुना पाहन चाराला विशेष स्थान आहे ना
हो चल गोष्टी खूप झाल्या असे गोष्टी केल्या तर खूप वेळ लागेल आणि पाहुण्यांसाठी काही ना काही राहून जाईल
हो हो चल मग लगेच कामाला लागूया
हो धन्यवाद
हो